काय म्हणू, हा. चा
काय गडी, आता जेवणं करून झालं का?
हा, झालं नां तुझं? हा, का. कुठंय तू? बाकी काहीचं नाही, तू कुठंय?
आलोना.
हा, का? शालेला एक दिवस पालीला. कॉलेजला, किती दिवस सुट्टी आहे आता?
आता, आठ तारखेला पिव यची ना? सगळी. आठ तारखे फी भरायची, नाही तर रजिस्ट्रेशन होणार नाही. आलोय पैसे घ्यायला.
हा. का. ह्म.. मला माहिती आहे ना, आला नसताय ना तू? आला नसता ना इथं, पैशे नसते लागलेइथं. ह्म.. कशें गेलतें पेपर?
पेपर, पेपर लयं आवघडं गेल ले बाई. या, टाक. तीन. ती एक-तीन. तीन-एक बॅग लागणारयं. आभ्यासच केला नाहीणा, रे. आभ्यास करायच्या टायमाला इकडं मग कां लावली?
अरे बापरें! कितदिंवस लावली मक्का?
आ,
का रे, किती दिवस लावली मगका.
आवाज येत नाही.
हा नाही आवाज येतोय, बोल ना, काय म्हणतो? हॅलो.
आ, काय म्हणतो? बाकी.
आणिता, मी उभीच राहू का? दहा मिनिटं.
नकोरे, नको बोलू, दहा मिनटं नाव घेऊ नको. घेच्यात हम्म, काय पुढचं नियोजन काय?
जेवण केलं आहे, झोपून जायचं. हॅलो,
हा का बाकी,
बाकी, कायस नाही.
हा, खरंच अरे, वा वाह, हे भारी आहे. बर का ती टाईप करण्यापेक्षा, हे करण्यापेक्षा, रप -रप -रप -रप फोनवर बोलून घ्यायचं.
ते पाय वाश,
हम्म, आता किती? आपल्या तीन हजार रुपये ना.
ओ, लाईट चालू हाय तुमची, नाही ना?
हा, बोला.
चोवीसशे रुपये.
त्या, आकडयावरती.
चोवीसशे रुपन चोवीसशे. हॅलो, हा, हा मग ऐशी रुपयला एक कार्य आहे ना. ह
अरे ममे, आपण जे जुनां खातसा जातं ना, आपला, बिका मग म्हणजे जुन खाता आपला.
अरे, फोनमध्ये नको बोलू.
हा, का.
हा हम्म, आता तुझ एक-का- एक कॉल वाया गेला. आता तुझ्या ऐंशी रुपये कट झाले, पहिले. बाकी, काय चालू अजून?
काऐस ना
हा का शिर्डीला नारळ कितीला रे
आा
नारळ कितीला आहे नारळ
फारुपई
आम्ही इथं वीस वीस रुपयाला देतोय काल दा देल ते आता दा देल अ- अ
हा का
नाही ना, आपल्या नारळाला किती नारळ आले तू पाहिले का?
नाही ना.
का, बर.
मला तेवढ, एकच काम नाही ना.
हम्म, फक्त फोन बघायचे काम आहे तुला काय काम आहे दुसरं कायरे.
आ
जाय ना, आमरनातला.
काहीच नाही, भाऊ काहीच नाही.
हा का, अमरला अमरनाथला नाही जात, नाही का तू?
आत यान ना, मम्मी न दिल नाही ना? मी, अर म्हणलं, त्याच्या मी सोबत आणि सारखं. मी शॉपाने सारखे टपवलं पण मला करून बोलतच नाही
हा का नाही तुला मम्मी नेणार होती पण तू इकडे आलं नाही ना की दिवसापासून
नाही भड करती ना भावासोबत ते जायचंय ना म्हणून जायचे आ भां भांड नाही चार पाच दिवसा बसून बॅग घेऊन नाण्याच्या घर आली रोड राहिली काय त कराहिली काय कोणती ग्याकडे चालू ना आा मी पण येऊनऊ दे पैसे काही नाहीव प
मग अरे त्या शोभून आणलेल तेच पाहिजे होतस मी बह
तर म मग गप्पत बसूस कराला माहित होतं सगळ यायचंय म्हणून नाही का भांडणं बीन चालू
हा म्हण न होते तरी
रडू आहे कायवळसू फस
हा ते मंगल मामीची नाटक सांगत असं नाही ना
आं
मग म्ी नाटकं सांगत तसं आहे ना म मामीची ना नाटकं सांग ना तसंजवळ
तुला काय म्हणत्याती अच् कलर मस्त आताे
हॅलो
आा
हॅलो.
बोल ना.
आवाज नाही येतंय का?
येतय. आवाज - बिवाज सगळे येतंय. सगळ पद्धतशिर चालूय. तू बोल.
मंजे, जेवण झाला का?
बुट्टबाईचा आपेस, बुट्टबाईला आपेस दिला आता खूप. इंग्लिश मेडियम म टाकली न बुटयाबाईला.
गुटेबाई, मराठी शाळेचाच अभ्यास करती. विरुद्धार्थ शब्द लिही
हम्म.
बस कब आवे. कतावा जावेर बस. दररोज आवे. या अच्छा. वा! पॅन कार्ड ला जाव, पासबुक ला जाव, पासबुक पण ला जा. फिर भा, बँके म पैसे काढवं लागे तर, एमर्जन्सी.
मम्मीजवळ फोनपे आहे ना. सुमा भाऊ, मम्मी जवळ फोन पेय.
आणि फोन को चार्जिंग कर बघला गंगे. फोन चार्जिंग तर मग सुविधा कशी कारी? तो गाडी म याना. संभाज नगर को. चालय स्कुटी पल्या दा सोडतो. अं. म गाडी कारवाले आ सब. कोण? तम जे आ का सब लोग गुटी का. पासपोर्ट साईज. मतदान कार्ड. मतदान. फोटो आणि आधार कार्ड. ना. अनु वा. मास् एटी एम साठी पण अप्लाय कर हो स्कॉलरशिप आई कर म आ र आहे की. तस काही. आम्हा तर सर् खप पडेे ऊतस स्कॉलरशिप. कहाँ?
मकवाई स्कॉलरशिप. कॉलेज की. आढा हजार रुपये. आणि आठच तपय को. आठ सो स्टेशन की फी दी. हॅलो.
हा बोल ना. समजीम.